हॅलो. हा नमस्कार. हम्म. अ घरातलं सगळं आवरलं गेलं? झाडू वगैरे पोचा. अं किती गरजेचं हाय नाई झाडू मारणे अं रोज पुसायच कि स्वच्छता करायची म्हणजे खूपच गरजेचं हाय.
हो, हो.
हम्म. हम्म. तुम्ही काय करता, स्व्छता करता करता तेव्हा?
आता तू गंधगी असते त्याला स्वच्छ करायचं, नाही तर घरातील स्वच्छता करायचं. राखणे हे निरोगी आणि आनंदीच जीवनासाठी पण अत्यंत गरज असतं.
हा, बर बर.
आणि म्हणजे नियमित स्वच्छता योग्य विजूनत मुळे घर जर स्वच्छ आणि प्रसिद्ध राहतंय, तर आपल्याला ना खूप आनंदी वा वाटतं.
हा, बर बर.
हा.
आणि कसं. अ स्वच्छता जर केली नाही तर घर मस्त. तर चकचककीत दिसतं रोज पुसायचं रोज झाडू मारायचं कस असं म्हणत ना की ज्या घरात स्वचछता त्या घरात लक्ष. निवास करते म्हणे. हा स्वच्छता जर राखली तर लक्ष्मी. निवास करते आपल्या घर
हा नाही तू मग दिवसभरात नंत तर दोनरोज नाही तर तीस मिनिटांसाठी घरच्या स्वच्छतेसाठी काढावा. यामुळे काम आपले सोचून राहतात ना हा मण अर्धच तास काढायच लागेस. हा नाही तर आम हा नाही तर आणि पसारा वाढत
हा पसरा पण होत नाही अनेकस. अ असं बे पसारा जर राहिला ना मग असं बेचेणी होते हे कधी वापरू. कधी आवडला जाई कधी नाहीय अससो आणि.
घरामध्ये. व सुका कचरा नेहमी वे वेगळ्या वेगळ्या टिप्या ठेवतात. ना तर मग कचरा रो.
वे ह वेगवेगळाच करायला पाहिज गाडी पण येते कचऱ्याची. पण वेगवेगळे कचरा टाक. पण हे लोक स्त्रिया काय करत एकच डस्टबन असते म्हणून त्याच्यात सगळ. कोरडा पण ओला पण टाक. पण तस नाही करायला पाहिजे त्याचाने जास्त दास मच्छर वगैरे होतात.
हो.
ह्.
अरे म्हणजे आणि स घरामध्ये अजून खिडकी आणि हे असतात तर ते खिडक्या ते साफ करायलाच. पाहिजे लज आपले हा म्हजे. कसं असत ते घरात. घरातील दुर्गणी ते दूर करण्यासाठी पण आणि. प्रकाश येवण्यासाठी पण दिवसात खड्या करतात ना ते उघड्या करतात.
ह आणि त्याच्यावर धूळ वगैरे बसते मग आपण तिथं हात लावतो आपल्या हाताला किटाणू वगैरे लागतो. आता.
होय .
ते होत सगळं म्हणून. घर पण रोज पुसायला पाहिजे आपण घर पण रोज झाडाय. जे का कोपरे मस्त बारा झाडायला पाहिजे ह आणि आठवड. एकदा तरी जाळे वगैरे हे पण काढले पाहिजे खूप महत्त्वाचे त्या पण.
म्हणजे जेवण झाल्यावर लगेच भांडी घासायच्या आणि ओटा पुसाय घ्यायचा. नंतर जिथे अत्रशी सर्व हा. जिथे अंतरशिष जाते ना तिथे स्वच्छता अत्यंत गरजेचे आहे म्हणजे आहे.
हा आपण जेवण केलं काय एक लाट निघाली जाऊ देथ. तीन ताटने गेल तेव्हा भांडी घासू हे ठेवून देत असं करून आपण आळस करतो पण तसं नाही कर. पाहिजे त्या. त्याच्यावर किटाणू जम्स वगैरे बसतात आणि ते मग निघत नाही. अ ते हे करायला पाहिजे त्यांनी लगेच धुवायला पाहिजे जेवण झालं का.
व्यक्ती आणि परिसर नंतर स्वच्छता म्हणजे जीवनापूर्वी आणि अनंत हात. सोबतच धु.
हा हा आणि जर आपण नियमित स्वच्छतेमुळे. तर घरात घुळ माती आणि जंतू जमा होतात होत नाहीत नियमित स्वच्छत. स्वच्छ केलं तर ह आणि त्यांच. त्यामुळे ना सर्दी खोकला आणि इतर आजार पण धोकाना धोका धोका. नाही होत मग.
आणि म्हणजे स्वच्छता स्वच्छताचे म्हणजे एवढे फायदे. आपण घरामध्ये करतो आरोग्य म्हणजे
हा आरोग्य वगैरे सुधारते आणि मन प्रस स्वच्छ दिसल की एकदम मन. प्रभावित होत आणि दुसर पण बाहेर जे पण आले तर त्यांना पण वाटत की नाही हो स्वच्छता आहे घरात. आपण पण दुसऱ्यांना पण असं वाटत म्हण आपण पण स्वच्छता केली पाहिजे आपल्या घरात.
बोल अ ब अरे स्वच्छता म्हणजे रा तेना तेव्हा असं वाटत की म्हणजे म्हणजे आजार पण फैलत नाही.
हा. आजार पण जास्त फैलत नाही कोणाला धुळीची अलर्जी असते कोणाला कसली असते.
निरोगी आहात.
आणि स्वच्छता आणि टापटीप असलेल्या घरात ना अ राहिल्याने मन ताजे तवाने राहते आणि दिवसभराचा थकवा पण दूर होतो घरचे स्वच्छ रा पाहिलं तर त्यामुळे घरात ना हा त्या हा आणि त्या
घर म्हणजे घरच्या व्यवस्थित आणि आवरलेच्या असल्याने मन प्रसन्न राहत. आणि त कमी होतो ना ते आपल्या ना समृद्धीनाे पण कमी होतात. असे मानले जातात ना कि स्वच्छता आणि सुंदर घरातली लक्ष्मीच असते.
हा त्यामुळे ना घरात सकारात्मक ऊ
हा म्हणजे कसं असतं ते सुंदर आणि घरातली लक्ष्मी आहे वास असतो आपले. यासम
जस घर सुंदर असत ना तर लक्ष्मी घरात वास करते प्रसन्न जर घर घरात घाण वगैरे असेल ना लक्ष मी घरात येत नाही म्हणे असं म्हणता म्हाताऱ्या लोकांच तर खूपच चालतं हे अ झाडू मरा पोछा मरा. हा आमही हा आम्ही रोज सकाळी उठतो अ मग झाडू मारतो मग पोछा मारतो खिडक्याला पुस तो दारात पुसतो किचन वगैरे मस्त व्यवस्थित पुसूनपसून अअ क्लीन करतो मग पाणी पण स्वच्छ हा हा पाणी पण पाणी पण येतं ते स्वच्छ पाणी करून मग भरतो. गरम करून मग ठेवतो मग अजून हा आ आपण जेव जेवढ आपण
ई लाव हा स काही लवकर उठायचं नंतर उठल्याबरोबर पहिले अधुरून नीट आवरायच. तर यामुळे खोली आणि घरचे सुट्टी दिसतेत ना.
हा् आणि जेवढ आपण आप आपण स्वतः जेव जेवढ घराला ठवतो ना स्व स्वच्छ करू तेवढ आपण स्वच्छ आपण स्वतः पण स्वच्छ राहिले पाहिजे रोज का उठायचं ब्रश करायचं. तोंड धुवायच अंघोळ करायची मग आपले जे कपडे असतात ते धुऊ धुऊन मस्त. ते वाळायचे ते वाळून झालेत का त्यांना. प्रेस वगैरे मारायचं ते प्रेस मारल्याने त्यांचे किटाणू वगैरे सगळे निघून जातं ना. निघून जातात जस आ आपल्याना दिसत नाही एवढे सूक्ष्म असतात ते ते पण प्रेस केल्याने गरम प्रेस केल्या मग निघून जाता.
बंदो म
ते धुतलेले वगैरे कपडे घालायचे रो घामाचे असत ना ते सगळे हा ह आपला रोज स काळी आपला ओटा बारणे ओटा आप आंगण झाड पाणी मारणे पाणी चितळ चितळणे हे गरमीच्या दिवसात तर प्रत्येकाचा पाणी चित त्या बसते घरात येत नाही अंगणमध्ये पाणी जर टाकलं तर
ह
आपलं रोज घरात हा आपण जिथं खातो ना ते चॉकलेट वगैरे कागद प डबन म टाकायचे खूप स्वच्छता केलीच पाहिजे आरोग्यासाठी पण चांगलं आहे त्यासाठी वेगवेगळे आजार होत नाही डेंगू मलेरिया मच्र मच्छर पै नाही मग त्या डेंगू मलेरिया अे वेगवेगळ्या आजारां बंदी होते अ खूप म्हणजे असं बघायला गेलो ना माणसाचं जीवन एक अ याच्या सारखं आहे की भ त्याला असं नाहीे की हे तू केलं नाही तर तुला काही आजार होणार नाही तू ते केलं ना तर प ज नाही केलं तर तुला आजार होतील तू जर त्या केलं चांगलं तर तुला आजार नाही होतील अस आहे मानवाच जीवन खूपच म्हणजे एक प्रकारे म्हणायला गेलं तर खूप छान प्रकार म्ह गे तर खूप अवघड आहे स्त्रियांना तर हेच काम असत ना झाडू मारायचं पोत मारायचं दार पुोसईस हा
म्हणजे वापरलेली प्रत्येक त ना उद्या न तर पुस्तके कपडे चपले काम म्हणजे ना काम सं आपल्यावर लगेच म्हणजे देण्यायची नंतर ठरविण्यायची जागी ठेवायची म्हणजे
आणि कस घरात ह घराची हा मनेजर घरा स्व केली आप ज क रोज केल्यामुळे ु यांार कीटक बाज पसरने जीव घरात येत नाही आणि कस आहे घराच जर स्वच्छता केली नाही तर निगा जर राखली अ तर त्या वत घरातील वस्तू पण खराब होत नाही
हा हा
ंग डागडुजी किंवा आजार आजारपणावरील खर्च पण वास्तो खर्च पण वाचतो आपल्या जर आपण स्वच्छता वगैरे राखली मग आपण एवढे पैसे कमावतो आणि
आणि भाकरी म्हणजे आणि मेन गोष्ट तर हीच असते की फ्रीज आणि कपाट महिन्या तुला एक नाहीर नाहीतर फ्रीज म जुने नर अत्र काढून तो साफ करतात आणि कपड्याचे कपाट नीठ लाव न ये
धु खूप छान आहे
हो हो हो हो गडी की बारी
खूप छान आहे त्या आठवड्यातून एकदा तरी पुसायला पाहिजे आपण
फन
हा अ स्वच्छता जर तर खूप म्हणजे प्रन्न मन प्र्रसन्न मनपरा सम्यार वाहत खूप अ असं पाझल हा तुम्ही पण दुसऱ्यांना सांगा आम्ही पण सांगतो दुसऱ्यांना कि मनप ह हा स्वच्छता वगैरे करा अस
हा हो हो